आवाज येते का?
हा येईलाय, माझा.
हां मॅडम.
जेवण झाल का?
नाही मॅडम, तुमचं.
झालंय.
पाऊस वगैरे.
नाही आमच्याकडं, तुमच्याकडं.
ईकड पण नाहीय.
हम्म हम्म.
कार्यामध्ये कोणते कोणती टास्के रे.
टाय कार्यामधी, रेकॉर्डिंगचा असतोय, ह. अछा हॅलो.
आवाज येत का?
हा येल हे की. ते म
हॅलो.
हॅलो. हॅलो.
हॅलो.
हॅलो.
आवाज येत नाही मॅडम, आवाज येत नाही आवाज. कॉल कट व्हायलाय.